हॅलो. च हा माझा आवाज आलाय काय ग.
यालाय यालाय बोला बोला. काय नाही बघा बसले तुम्ही
काय नाही बसलय जेवलीस हा जेवले की
बोला की काय म्हणतासा
काय नाही काय करालस म
काय नाही बघा बसलोय निवांत
हम ह काय नाही असंच म्हणजे सणाबद्दल बोलायचं होतं ग मग आता कुठला त सण हाय गणपती हाय पुढं हम् ह काय त्यामुळे ग तुमच्या इकडे कसं करतात गणपतीचं
आमच्या इकडे तर मोठ्या नाते सोडा कारण का मी तर कोकणातली आहे त्यांच्यामुळे आमच्याकडे तर मोठ्या न असते म्हणाय गेलं तर बघा संकाळी उठायचं तिथनं गणपतीची म्हणजे त्याला तच्या त्याच आगमन करायचं म्हणजे घेऊन यायचं त्याला जाऊन आणि परत मग त्याला ओवाळून ते घरात आणत त्याच्यानंतर त्याला खालीच ठेवायच अस रांगोळी पाठ काढून त्याच्यावरती ठेवायचं त्याच्यानंतर ना मग आमच्याकडे भटजी येतोय मग भटजीच त्याची पूजा वगैरे करतोय गणपतीची त्याच्यानंतर ना मग आपण गणपतीला आपण जे डेकोरेशन केलेल असतय त्या ह्याच्या मध्ये ठेवायचे आणि मेन म्हणायला गेले तर आमच्या कडे डेकोरेशन हे चार दिवस आम्ही डेकोरेशनच करत असतोय
ह मग इकड पण म्हणजे महाराष्ट्रात पण तस मोठ्या नसते नाही गणप पतीच
होय
हम्म मसं कस म्हणजे गणपतीला रोज म्हणजे गोड नैवेद्यते करत्या इकडे पण आणि गणपतीत कस कार्यक्रम हम्म
पहिल्या दिवशी मोदक करतात सोडा हा
हम्म इकड पण छान असते सोड गणपतीच म्हणजे गणपतीची स्थापना करत्यात आणि म पूजा असतय का रोज आरती
हा
तस कार्यक्रम पण असतात ना रोज
होय होय
हम्म मग त्यात कस डान्स स्पर्धा लहान मुलांच्या काय तर असं नाटक तेन असं असतंय गणपतीला
हम्म
मोठ्यान असतय लई गणपती इकड पण
होय तुम्ही कोणत्या भागात राहतायसा
आम्ही इकडं कोल्हापूर साईड ला राहतोय
हा मग तुमच्याकड पण असतील कि काही ना काहीतरी हम्म तुमच्या पण घरामध्ये गणपती असतोय काय?
होय आमच्याकडे पण असतोय गणपती आमच्याकडे कस पाच दिवसाचा असतोय नाय गणपती
हा
हम्म.
आमचा आमच्याकडे पण कसं पाच दिवसचा म्हणा- अकरा दिवसांचं एकवीस दिवसांचं परत दीड दिवसांचं पण गणप- ती असत्यात हा. मग.
काय असतय तुमच्या इकडे म्हणजे नैवेद?
नैवेद्य पहिल्या दिवशी बघा आमच्याडं- हेत गणपतीला हे मोदकाचच असतय त्याच्यानंतरन गौरी- गौरीच पण पूजन केलं जात. म्हणजे पाठावरून तेन गौरी आणल्या जातात आमच्याकडं. त्याच्यानंतर संध्याकाळच तिला भाजी भाकरीचच नैवेद्य देत्यात. आणि दुसऱ्या दिवशी तिला म्हणजे आपलं मटण आणि मटण तेन असतय. चिकन म्हणा त्याच नैवेद्य दाखवत्यात आमच्या इकड.
हम हा. इकड पण गोडाचच असतय नैवेद म्हणजे अस शि- शिरा.
हम्म.
गोडच असतय इकडं इकडं काय असं म्हणजे मटणाचं तेन वगैरे काय नसतय.
नाई काय आमच्याकड कशी आधीपासूनची- ती प्रथा त्याच्यामुळ आम्हाला ते द्यायलाच लाग.
हा हा इकडं नाय इकडं काय असेल ते गोड- असंच असतय नैवेद्य आरती असत्या रोज सकाळ संध्याकाळ.
हा होय.
परत ज्या वेळेस उंदीरच उंदीर उंदीरच पण- पूजन असतय.
हा.
तेस पण आळूचं म्हणजे आळूचं जे पण पदार्थ हायत ते कायचं.
हा हा.
त्याच्यावर गायचा हा अळूवडी तेन. परत दरोज गाईचा नैवेद्य काढायच असतो.
हा हम. ह. ते काय?
होय होय ते असतय आमच्याकडं.
इकड पण असतय भरपूर मोठ मोठे गणपती असत्यात डाॅल्बी- तेन लावून कार्यक्रम ठेवत्यात, असं देखावं ते नसत्यात इकडं -
बघण्यासारखं -
बघण्यासारख देखावा असत्यात, लहान मुलांसाठी, छान-छान देखावं केलेला अस इकडं पण
होय काय? आम्ही कधी बघितलं नायत त्याच्यामुळे एवढं काही माहिती नाही, सोडा आमच्याकडं कसं, भजन वगैरे ते म्हणा, आरती म्हणा ते परत नमन असतंय, हां. ते काय आमच्याकडे असतंय, त्याच्यामुळं आम्हाला एवढे, बाहेरचं नाय माहिती.
हां हां म्हणजे तुमच्या इकडे काही कार्यक्रम असं नसत्यात का गणपतीचं?
कार्यक्रम म्हणायं गेल तर असत्यात, की म्हणजे गौरीचंच ते नसत्यात काय? फुगडी वगैरे ते म्हणा, ते कार्यक्रम कसं, पोरींच म्हणा, अं स्त्रियां त म्हणजे स्त्रियांच, सगळ्या.
असत्यात काय? इकडं असतय मोठं.
हां आणि माणसांचं म्हणाय गेलं असं तर कसं, त्यांचं भजनचं. तेनी ते भजन करतात, घरोघरी प्रत्येकांच्या घरी जाऊन भजन करायचं.
भजन ते
हां होय भजन पण करायचं असतंय. हां तुमच्याकडं मग काय असतात, कार्यक्रम अजून?
काय असलं जे अं तेच की अस, देखावं आणि काय जेवंतीण आसते.
हां हां हां
आणि काय? हेचं अं म्हणजे, सावंतीण असते ना, हं नैवेद काय पुरण पोळी, शिरा आणि असं, हम्म प्रसाद ठेवत्यात. नाही हां, प्रसाद ठेवत्यात, पाच दिवसानं, सात दिवसानं असं, इकडे एकवीस दिवसाचा पण गणपती असतोय. हां हम्म
हम्म
आणि दिवाळीत पण आमच्या इकडं म्हणजे दिवाळीत पण, असं म्हणजे, दिवाळी पण मोठ्यानं आमच्या इकडं साजरीे करत्यात.
हां
हम्म.
ते काय आहे सोडा, पणं आमच्याकडे मोठ्यानं साजरीे करतातच दिवाळीत. पण आमच्याकडं, अं तुळशी विवाह आणि जी, ही दिवाळी झाली पण जी, दुसरी दिवाळी येत्या, पण तिला आमच्याकडं थोरली दिवाळी म्हणत्यात, मोठ ही दिवाळी, ती आमच्याकडं मोठ्या प्रमाणात साजरी केल्या जात्या.
हां हां दिवाळी
हां होय, दिवाळी
हं इकडे पण मोठ्यानं असत्या दिवाळी, दस दसरा, तीनमुख मग तेणस पाडवा
तुम्ही या की आमच्याकडं
तिनमर मोटेन हा हा ये
हम्म हम्म
ह
हा कारण बघा की दसऱ्याला पण आमच्याकडे मज्जा असते म्हणजे आमच्या मंदिरामध्येच कार्य कार्यक्रम असतो सोडा दुसर्‍याचा त्यावेळेस पण सगळी ऐ गरबा वगैरे खेळतात परत असच वेगवेगळे कार्यक्रम पण असतात त्याच्यामुळे येऊन जावा म्हंटलं हा
हो हो
हा तेच घेऊन जाव तुमच्याकडे पण गरबा वगैरे खेळत असेल कारण काय ऐकून आहे की तुमच्याकड महालक्ष्मीचं मंदिर पण आहे ना काहीतरी
रिकाम असतय की गरबाच पण पण हे इकड आमच्या इकड गणपतीत किंवा दिवाळीत येऊ हम्म इकड पण आमच्या इकड पण कार्यक्रम असतो भरपूर
हा तेच की कारण कसं आहे तुमच्याकडे आंबाबाईचं मंदिर आहे म्हटल्यावर कार्यक्रम तर असणारच
होय होय
हा
हम्म आणि काय हा आणि काय मग कोकणात काय विशेष असू
आमच्याकडे विशेष म्हणाय गेलं तर आता तर आमच्याकड पावसाळा सुरू झालाय मेन गोष्ट म्हणाय गे त्यामध्ये आता आमच विशेष म्हणजे काहीच नसत आता पेरणी ते करायची कारण आता पाऊस पडायला लागला म्हंटल्यावर पेरणी तर सुरु करायला पाहिजे ना कारण ती नंतर ना आम्हाला दिवाळीमध्ये भात कापायला लागतोय
हा ह म्हणजे तिकडे पाऊस भरपूर आहे काय हा हा आता पावसाळा चालू झालाय ना
होय
हो आमच्या इकडे पाऊस भरपूर आहे आता
हा हा हा
रिकाम
तेच मग आमच्याकडे पण कसं पावसाळा म्हटल्यावर आता पेरणी आलीच होय होय भातच
हम्म हम्म
भात आणि आमच्याकडं कुळीत पिकते
कुळीद
हा कुळीद ते कस अ भात झाल्यानंतर न म्हणजे दिवाळीमध्ये भात काढतोय त्याच्यानंतर ते कुळीत लावायच असत
हा हा
हा आणि असंच काही ना काहीतरी छोट मोठं आपल्या म्हणजे आपण लावतोयच की आपल्या राणामध्ये ते काहीनाकाहीतरी पिकतच असतय शेंगाते नाशा म्हणा
हा हा होय शेंगात ना आता काढतात ना आता
तुमचं पण शेत वगैरे असेल तुम्ही पण काही ना काहीतरी करत असालच की
होय आमच्या इकड पण असतात कि शेंगा असं काय काय त्रास ् ऊस ऊस त नासतोय ना आमकडे जास्त
ह हां
हम्म
चालेल मकरानंतर हा हा हा ठेवा
तेव